हॅलो, हा.
हॅलो, हा आवाज येतोय का? हा मला तुमचा आवाज येतोय. ओके ओके. नमस्कार ताई कशा आहात?
अच्छा हा. हां. मजेेतए. तुम्ही कशा आहात?
आज आपण. हो मी पण खूप छान. आज आपण, हा येतोय का आवाज?
हो येतोय येतोय.
ओके ओके.
हॅलो. हा.
मुलीचे सक्षमीकरणावर बोलू या ना. हं. चालेल ना?
आज. हो चालेल चालेल. मला पण एक छोटी मुलगी आहे त्यामुळे हा टॉपिक नक्की- माझ्यासाठी अस खूप इम्पॉर्टंट आहे. हो. आत्ता आपण सगळीकडे बघतोय की, तस मुलींचा दर्जा समाज- - जा मध्ये उंचावत चाललाय. पण तरी अजून काही भागांमध्ये अशी सिच्युएशन आहे- कि तिथे मुलगी दुय्यमच समजली जाते. पहिला- पहिल स्थान, पहिला मान हा मुलाचाच. मुलगा महत्त्वाचा. हो तरी अजून आपल्याकडे खूप साऱ्या ठिकाणी ही अशीच मेंटॅलिटी आहे. लोक- लोकांची. जास्त करून ग्रामीण भागांमध्ये. कि मुलगी म्हणजे चूल आणि मूल एवढंच तिचं अस्तित्व. तिने शिक्षण- उच्च शिक्षण घेता कामा नाही. हल्ली शिक्षण तरी देतात. नाही देत असं नाही. पण उच्च शिक्षण घेऊ नये. बाहेर जाऊ नये, नोकरी करू नये, शेवटी काय लग्न- करून तिला मुलंच सांभाळायचीय, चूलच सांभाळायचीए, घरात जेवणच करायचंय. ही वृत्ती सध्या समाजाची आहे. खूप फार फरक पडलेला नाहीये. पिढिजात हे सगळं चालत आलेलं आहे. तर मग आपण असं थोडा विचार केला पाहिजे की हे सर्व आपण कसं बदलू शकतो? किती जनजागृती कशी करू शकतो? किंवा- त्या पालकांना, त्या आयांना आपण कसं पटवून देऊ शकतो की- हे चुकीच आहे. मुलगी आणि मुलगा काय दोन्ही एक समान आहे. दोघांनाही सारखे हक्क आहेत.
हो ना तसं करायलाच पाहिजे. कारण की अजून पण- आहेच. पुष्कळ ठिकाणी काय आहे किवा- अ मुलं मुलांना म्हणजे त्यांचा लाड- जातो त्यांनाच प्राधान्य दिलं जात प्रत्येक गोष्टीमध्ये. मुली- निर्णय मुलींना निर्णयामध्ये घेतल जात नाही. असं म्हणजे हा- विचार लक्षात घेतले जात- नाही. तर हे सगळं बदललं पाहिजे. त्याच्यासाठी हा- त्याच्यासाठी म्हणजे आईपासनच सुरुवात व्हायला- पाहिजे खरं म्हणजे- म्हणजे बायकांपासन जर सुरुवात झाली तरच मुलींना आपल्याला पुढे आण- - ता येईल. आई आईचे जे विचार आहे ना तेच मुळात बदलले पाहिजे. किंवा जुन्या - हा जुन जे आहे ते सगळं हे करून आता, जग कुठे चाललेलं आहे त्या पद्धतीने मुलींना तुम्ही वाढवा त्यांना, शिक्षण द्या त्यांना पु पुढे आणा त्यांना म्हणजे स्वरक्षणाची म्हणजे हे दय दयला पाहिजे कि त्यांनी, स्वतःच कस संरक्षण कराय पाहिजे करायला पाहिजे आपल्या आई वडलांनी मुलींना पाठिंबा दिल्याशिवाय ह्या गोष्टी पुढे, होणार नाहीे तर मग त्यासाठी ते आपल्याच मुलींनाच संरक्षण करणं मुलींना, आपण हे पाठिंबा देणं. हे पालकांचच आधीचं म्हणजे पहिलं कर्तव्य पालकांचंच जेव्हा पालक सुधरतील तेव्हा पुढे, मग समाजाला सुधरत ता येईल आपल्याला सांगता येईल, म्हणता येईल आपण हा आपल्यापासून जेव्हा सुरवात हा आपण जेव्हा आप
मलाही एक मुलगी आहे. त्यामुळे मलाही तीचीे असं फार काळजी वाटते की आत्ता आपण घरात आहे तोपर्यंत आपण, सगळं सांभाळून घेऊ शकतो एकदा बाहेर गेल्यानंतर ती कुठल्या, वातावरणात जाईल काय? म्हणजे सतत एक भीती असते, मनामध्ये की एक मुलगी जन्माला आली आहे खरी आनंद तरी खूप आहे त्या मुलीच्या जन्माचा पण त्या त्यासोबत तितकीच जास्त, भीती सुद्धा आहे. समाजामध्ये वाढते म्हणजे घाणेरडे, प्रकार आपण ऐकतो सगळीकडे.
हा-हा
त्या दृष्टिकोनात तरी एक आई म्हणून अक्षरशः कधी-कधी, झोप लागत नाही. विचाराने आजचा मुलगी तरी खूपच छोटी आहे. की तो वि विचार सुद्धा पण आपण ज ऐकतोय, की अगदी सहा महिन्याच्या मुलीला सुद्धा हे नराधम सोडत नाही आज त्यामुळे मग आपण किती काय पद्धतीने, आपल्या मुलीला शिक्षण देऊ शकतो. किंवा काय पद्धतीने आपल्या मुलीला वाढवू शकतो कसं हे हे एक आई म्हणून सतत अ मनामध्ये अशी भेडसावत अस प्रश्न की आपण काय करू शकतो. एक तर आहे कराटे क्लासेस लावू शकतो, तिला स्वतःला कसं काय डिफेंड करता येईल हे आपण, शिकवू शकतो पण शेवटी कसं आहे. हे एकट्या माणसाचं काम नाहीये, म्हणजे एकटी मुलगी
हा एकटी मुलगी, किती पुर पुरी पडेल. समाज पण जागृत करायला, पाहिजे त्याच्यासाठी आणि समाजाने. जागृत व्हायला पाहिजे, लोक अक्षरश समोर घटना घडत असताना सुद्धा म्हणजे पाहून डोळे बंद कर, तमाशा बघतात फक्त आणि आता व्हिडिओ वगैरे, काढतात सरळ मदत करत नाही त्या मुलीला, हा सोडून देतात व्हिडिओ, वगैरे काढत बसतात आणि ते व्हायरल करतात. त्याच ठिकाणी. सगळ्यांनी मिळून एका ने हिंमत केली, तर दुसरा करेल दुसऱ्यानी केली तर तिसरा करेल असं, करून जे जे लोक, त्रास देतात मुलींना हे करतात. तर त्यांच्यावर जर हे केलं, तर होऊ शकत ना आपण वृत्ती समाजाची नाही, ये किंवा हा हा आपण माझी मुलगी नाहीये, ना ती मग जाऊ दे मग आपल्याला तरी काय करायचं आपल्याला ह्या भानगडीत पडायचं नाही हा ही भयंकर आहे खरी म्हणजे असं आहे
पण जेव्हा हे हाच प्रसंग होते जेव्हा हाच प्रसंग त्यांच्या मुलीवर किंवा त्यांच्या बहिणीवर ओढवलेला तेव्हा त्यांनी काय करावं तेव्हा समाजाने ही बघ्याची भूमिका घेतली तर त्यांना चालेल का हा विचार कोणीच करत नाही आणि वास्तविक मध्ये मुलींना स्वयं संरक्षणाचं शिक्षण देणं तरी गरजेचं आहे पण त्या ही पेक्षा जर घरात मुलगा आहेत तर त्याला पहिलं शिकवा की दुसऱ्याची मुलगी दुसरी मुलगी ही कोणाची तरी बहीण आहे कोणा तरी आई आहे कोणाची तरी काहीतरी लागते कोणाची तरी मुलगी आहे कोणाच त काळजाचा तुकडा आहे तो त्याच्या बाबतीत आपण आपल्या बहिणीच्या बाबतीत तसंच काही वाईट प्रकार घडला तर आपल्याला सहन होईल का आपण दुसऱ्याच्या बहिणीसोबत जर असे वाईट प्रकार केले तर ते त्यांच्या घरच्यांना सहन होतील का ही शिक्षण ही शिकवण पहिले जर पण आपल्या मुलांमध्ये रुजवले ना तर हे प्रकार फारसे फार कमी होतील असं माझं म्हणणं आहे की मुलींना स्व संरक्षणाचे तुम्ही धडे द्या नक्कीच द्या पण मुलांमध्ये पहिली माणूसकी शिक वा त्यांना मुलांचा दृष्टिकोन पहिले बदला
खरंय तुमचं म्हणणं ते तसं करायलाच पाहिजे प्रत्येक आईवडिलांनी मुलांना पण सांगायला पाहिजे फक्त मुलांना सवलती देऊन त्यांना हे करून लाड करून असे नाही नैतिक जबाबदारी सुद्धा त्यांची काय आहे काही नाहीय मुलींविषयी आपल्या बहिणीविषयी इतर मुलींविषयी ती पण त्यांना सांगितली पाहिजे त्यांना समजवली पाहिजे तेव्हा हा समाज सुधरेल तोपर्यंत समाज सुधरणार नाही आणि मुलींवर अतचार पण क होणार नाही आणि अत्याचार झाल्यावर पण शिक्षा वगैरे असं वेळेवर झाली तर मग हे अत्याचार कमी होतील पण मग
प्रशासन प्रशासनचा भोंगळ कारभार जो आहे तो सगळा असाच आहे नको तिथे नको त्या गोर गरीबाला शिक्षा केली जाते निरापराध माणसांना शिक्षा होतात त्यांना उगाचच ते कोर्टाचे पोलीस स्टेशनचे फेरे खेटे घालावे लागते
हां
आणि हे असे गुन्हे करणारे अक्षरशः मुकाट सुटलेले असतात त्यांना वर्षानुवर्ष ते अगदी मजेत त्यांचं आयुष्य घालवत असतात पुढचे प्रकार करायला पुन्हा मोकळे असतात
क्रैष्ण त्याकरता मुलींनाच आपल्याला आधी तयार करणं घरातून वातावरण निर्मिती करणं घरातून सुरू झाल्यावर मग आपलं घर म आपल्या नातेवाईकांचं घर असं करत करत करतच मग तो समाज पुुढे सुधारेल आणि होईल तो
ही जनजागृती खरोखर व्हायला हवी आहे की मुलगी ही ती पण एक जिवंत आहे ती पण एक माणूस आहे या्याची भावना खरोखर वस्तू नाहीये काय शोभेची वस्तू नाही आहेे की तुमच्या मजेचं साधन नाहीये ते की तुम्ही तिच्यासोबत काही कराल कस कसंही कराल तिचं आयुष्य आहे तिचं तिने ठरवू द्या, तिला कसं जगायचं आहे, काय करायचं आहे. हे आपण पालक म्हणून सुद्धा खूप साऱ्या बंधन लादतो मुलींवर एवढे वाजले आता घराच्या बाहेर पडायच नाही हे खायचं नाही, असे कपडे घालायचे नाही, अरे तिला स्वा तंत्र नाहीये का? तिज तिच्या व्यक्तिमत्व तिचं तिने ठरवायचं हा तुम्ही बंधन घाला निश्चितच घाला काही गोष्टी बंधनकारक आहेत. पण तीच बंधन
मला आता मला आता
तेच ना.
तसं नाही ना म तसं फरक करतात लोक मुलामध्ये आणि मुलींम
तेच होतं उच्च शिक्षण घेण्यासाठी मुलींनी बाहेर पडायचं नाही, घरातून काय आप आपल्या जवळच्या एरियामध्ये असेल तेवढंच शिक्षण घ्यायचं, आता माझी पुतणी आहे, तिने अ ग्रॅज्युएशन कंप्लीट करून, पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा ती तिच्या जवळच्या कॉलेजमध्येच करते एवढं शिकून ती घरात बसलेली आहे तिला मी किती वेळा सांगितलं आगं तू जॉब कर कुठेतरी नोकरी शोध पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी खूप साऱ्या संधी मिळतात. तिचेे स्वतःचे मामा वगैरे चांगल्या आय. टी. कंपनीमध्ये कामाला आहेत. ते म्हणतात त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा त्यांच्या जवळ राहा पण एवढ शिक्षण घेतेस त्याचा फायदा कर तं म्हणे नाही आई बाबा बाहेर पाठवायला तयार नाहीत आमच्या दिरांना जावेला समजावून झालं की आओ मग कशासाठी शिक्षण दिलं? उगाच तिच्या कागदपत्रांमध्ये भर होण्यासाठी जर तिला स्वातंत्रच नसेल त्या शिक्षणाच महत्वचं तुम्ही कळून देणार नसाल तिच्या स्वः ताच्या पायावर तुम्ही उभेच राहून देऊन देणार नाही कुठला तरी चांगलं स्थळ आलं की लग्न लावून द्यायचं हा त्याचा विचार कारण त्यांच सगळं खेडे गावामध्ये चालतं आम्ही शहरामध्ये असल्यामुळे आम्ही बऱ्यापैकी थोडं फार विचार वेगळे आहेत. आणि पुतणी म्हणजे मुलीप्रमाणेच आहे, त्यामुळे तिला मी खूप वेळा सांगितलं की तू माझ्या इथे येऊन राहा किंवा इथे जॉब कर पण ती मेंटॅलिटी नाही बदलत हो. हो हो मला पण खूप छान वाटलं धन्यवाद नक्की न क्की हो नक्की नक्की नक्की धन्यवाद.
हां.
आताचे कोणाच कोण येत का आता